हॅलो हा झालं का ग ऍडमिशन माझं झालं की कॅप्रोनचा फॉर्म भरलाय तू भरलीस
हा भरायला आलोय त्यासाठीच मी पण
हा, हा कोणतं, कोणतं कॉलेज मी डिकेटी एक टाकलय एक नंबरला
हा
दोन नंबरला केआयटी टाकलेय मग सायबर ते असं टाकलेत भरपूर, भरपूर हायच
हा, हा मी पण तेच टाक
हा, हा झाला नवका भरून मग
झालाय भरून तेन आता आणि बघू लागलं तर लागला नंबर
हा, हा बघुया मग तुला कुठलं पाहिजेय कॉलेज
मला काय नाही जवळचच मिळायला पाहिजे बाकी काय नाही
हा, हा कुठलं जवळ पडतय डिकेटी मला पण डि के टीच जवळ पडतय बघुया मिळाल तर त्या तिथच हां डि के टीच पाहिजे मला पण
हा हा खरं माझा एक प्रॉब्लेम होतो, याय जायच सोय होत नाही, त्यामुळे जरासं हे होतं
आ नाही आमची कशी डायरेक्ट गाडी इथं डि के टी च्या पुढ्यातच येऊन थांबत्या, त्यामुळे मला हिकडं तिकडं कुणीकडे जाया लागत नाही.
हा कॉलेजची बस आहे खरं, त्याचं आणि जास्त पैसे असत्यात त्यामुळं
होय, बघायचं तरी. आता तसं पण मुलींना माफ हाय ना फी, किती लई तर लई तेरा हजार भरायची हाय.
हा, तरी बस ला कुठं माफ करणार हाईत.
बसला नाही सोड माफ, तरी एक ते सत आठ हजार होऊ शकते ना बसचं.
हा, सात आठ ते लईच होतय नाही त्यामुळं
हुतंय सोड लई, तरी पण बघुया की.
हा हा, ते पण
हा हा काय नाही बघ हा ठेवू मग ठेवू नंतरनं करतो. हा बाय बाय. एकच मिनिटं बोललोय.